सगळं कॉल झाले करून? हा बोल.
अ हा, मी तुला अ एका महाराष्ट्रातल्या एका सणाविषयी माहिती सांगते. जरासं ना म्हणजे डिटेल मध्ये सांगते. अ गणेश चतुर्थी संदर्भात सांगते. तर गणेश चतुर्थी ही म्हणजे भारतात, सगळीकडच म्हणजे बऱ्यापैकी स्टेटमध्ये साजरी करत्यात. असं नाही की फक्त महाराष्ट्रामध्ये, किंवा कर्नाटक -
होय होय.
असं नाही, सगळीकड साजरी करतात आणि अ त्याचं जे काय आहे, पण महाराष्ट्र - ष्ट्रात ते इतक्या मोठ्या पद्धतीने आणि इतकं त्याच मान्यता आहे. कि म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि असे पण म्हणतात की - जर गणेश चतुर्थी वगैरे गणेश जयंती वगैरे चतुर्थी जर बघायची असेल - गणपतीचं आगमन, विसर्जन - जे काय असेल - ते एन्जॉय करायचं असेल तर मुंबईत किंवा महाराष्ट्रातल्या - कोणत्याही मोठ्या-मोठ्या - अ सीटिंमध्ये जसं की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक. अशा किंवा कोल्हापूर अशे वेगवेगळे्याच अ - मोठ्या-मोठ्या सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि - जवळपास म्हणजे मं म्हणजे वेगवेगळी मंडळ आहेत बऱ्यापैकी प्रा इकडं जर महाराष्ट्रात जर बघितलं - तर गल्लोगल्ली सगळीकडें प्रत्येकाची मंडळ असतात. मंडळाची नावं गणेश- गणपतीची मंडळं असतात आणि- हा जो सण आहे तो अ पावसाळ्यामध्ये नाही का म्हणजे- ऑगस्ट, सप्टेंबर ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान येतो. प्रत्येक वर्षी. तर त्यानंतर मग जेव्हा गणपतीचं आगमन होत- तर जवळपास प्रत्येकाच म्हणजे- काही मंडळ सात दिवस ठेवून घेतात. काही नऊ दिवसांचा असतो गणपती, काही जणांचा अकरा दिवसांचा असतो. तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवतात आणि जेव्हा अ सत्यनारायणची पूजा वगैरे घाल- ली जाते एकदम पद्धतशीर नाही का प रीती- रिती, प्रथा, परंपरेनुसार ते सत्यनारायणची पूजा वगैरे घालतात. आणि मग त्यानंतर मग त्या दिवशी जेवण असतं महाप्रसाद. आणि सगळ्याच ठिकाणी असतय सगळीकडे. आणि त्याचा इतिहास मी तुला एकदम म्हणजे थोडा सांगते. जेवढं मला माहितीय त्याचा इतिहास असा आहे की अ एकच मिनिटं सांगते तुला तर अ हे बघ गणेश चतुर्थी हा पार सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण हाय, ठीके. आणि हा सण जो आहे तो श्री गणेश जयंतीय ना श्री गणेशजींच्या जन्म जन्मद दिवस असतो ना, त्याच्या निमित्त हा सण साजरा केला जातो. त्याच्या निमित त साधून आणि हा जो सण आहे की नाही तो श्रद्धा भक्ती, आनंद आणि एकात्मिकतेचे प्रतीक आहे. आता मेन म्हणजे त्याचा इतिहास बघायला गेला, तर सगळ्यात पहिला गणेश जयंती ती जी साज साजरी म्हणजे तस तर घरोघरी पहिले आपल्याइकडे गणपती बसतच होते. सगळ्यांच्याच घरी असतात. काही जणांच्या घरी म्हणजे अ ह्याचे असतात की, कायम कधी असतात. नेक्स्ट गणपती येऊस पर्यंत आणि दुसऱ्यांची काही पाच दिवसाचे, सात दिवसाचे जसं मंडळाचे असते, तसे नऊ दिवसाचे वगैरे असतात. आता गणेश जयंतीच जे आहे, आता इतिहास बघायला गेलं तर गणेश जयंतीच्या सार्वजनिक पद्धतीने सार साजरा करण्यासाठी पहिला लोकमान्य टिळकांनी सुरुवात आणि त्यांच इंटेनशन जे होत की ने, ते इंटेनशन असं होत की हिंदू बांधवांनी सगळ्यांनी एकत्र यावे, त्यांच्यात एकत्र तो वाढावा, सगळ्यांच्यात एकता यावी तेवढ्यासाठी ठी हा त्यांचा हे त्यांच इंटेनशन होतं आणि तेवढ्यासाठी त्यांनी हे सार्वजनिक गणेशोत्सव पद्धती सा पद्धतीन साजरा करायचा, सार्वजनिक पद्धतीने हे ठरवलं. आणि ते त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये केलेलं. आता त्यांना त्याच्या मागचा त्याचा उद्देश तर तुला ज म्हटलं की, एकत्र आणायचं आणि स्वतंत्र चळवळीला चालना दयायची त्यावेळी होत.
हम्म.
त्याच जे काय आहे तुला जसं म्हणलं की, महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मातील आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थी चतुर्थीला साजरा केला जातो आणि गणेशाचे भरपूर नाव आहेत तस तर म्हणजे बऱ्यापैकी आहेत. पण त्यातलं पण म्हणजे एक तर त्यांना बुद्धीचा देव मानतात. आणि त्यांना गणेशाला विघ्नहर्ता असं पण मानलं जातं की काही संकट आले की, बऱ्यापैकी सगळे नाही का, गणपती बाप्पा गणपती बाप्पा असं असत. आणि सण साजरी करण्याची पद्धत, तर तुला जसं म्हटलं की घरगुती पण असते आणि सार्वजनिक पण असते, पण अस जेव्हा सार्वजनिक असते, तेव्हा सार्वजनिक मध्ये सगळं, वेगवेगळ्या प्रकारची कार्यक्रम ठेवतात अं जे नऊ दिवसाच्या गणपतीमध्ये देवाची पूजा, अर्चा करतात, त्याची सेवा करतात रोज आरती असते, त्याची परत त्याचा छोटासा प्रसाद असतो सगळ्यांना. आणि वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात जस की नाटक, भजन, कीर्तन डान्स वगैरे, वेगवेगळे कार्यक्रम लोक -लोक जन जागृतीसाठी सुद्धा कार्यक्रम ठेवतात. किंवा वेगवेगळे कॅम्प सुद्धा ठेवतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे एक असं की समाजाप्रती आपलं कि एक देणं लागतो म्हणून आपण पण समाजात म्हणजे नाही का एक समाज सेेवा पण होते ह्या ह्याच्यातून आणि आपला आनंद पण डबल होतो, कारण आपण सगळ्यांसोबत तो सण साजरा करतो ना की एकटं एक टा करतो नाही का? अस ये, अं?
माझा एक डाऊट हाय, म्हणजे एक शंका हाय म्हणजे आता गणेशचतुर्थी मनवतोय आपण हां हां, म त्यामध्ये आता अगोदर गणपतीचं अगोदर म्हणजे मातीच्याच मूर्त्या होत्या, हां बरोबर? मातीपासून बनवत होत्या.
हां.
आता ते आता जे गणपतीचे रूपं, म्हणजे वेगवेगळ्या रूपातले जे बनवतात गणपती, कसं बी करा हिरोंच्या नाव, हिरोंच्या रूपात किंवा कार्टूनच्या रूपात बनवत आहेत तेच्या तेच्या तेच्यावर तुमचं मत काय? म्हणजे ते बनवलं पाहिजे, बनवलं पाहिजे योग्य हाय का चुकीचं हाय?
हे बघ म्हणजे तू जसं म्हणाल्यास की
म्हणजे एखादया वेळी आता- आता कन्सिडर करा, माणस देव देवाचे पोझिशन चेंज केल्या ठीक वाटत नाही का तुला?
तर कन्सिडर आता पुष्पा आला, पुष्पा च नवीन गाण आला तस पुष्पाच्या रूपातला गणपती आला
हां.
म त्याच मग त्याची तुलना आपल्या संग करू शकतोय योग्य हाय काय?
अच्छा म्हणजे तुला म्हणायचं की, आता आजकाल लोक म्हणजे ट्रेंडमुळे, काही गोष्टी हा फॅशन मुळे कि त्यांनी देवाच्या साध्या रूप रुपाला वेगळं रूप देतायेत, आणि चित्र विचित्र कधी कधी खूप असं वेगळंच होतय की ते नाही आपण त्या रूपामध्ये कधी बघितलंच नाही देव असं म्हणतेस का तु?
हा म्हणजे बघितलं नाही, पण अ देव हा देव देवचं ठिक तेनी आणि माणूस हा माणूसच ठिकाणी असणार ना मग देवाला जर माणस माणसाच्यात आणल, तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार.
हा, ते पण आहे म्हणजे
देवा देव कसं दुसऱ्यांच रूप घेऊ शकतोय?
हा तुलना ही तर हा म्हणजे तू म्हणाल्यास ते मला कळालं.
पुष्पांच आणलं गणपतीचं आता महाराजांचां तेण वेगळं महाराजांचं वेग अ वेगळं देवांचं देवांचं वेगळं हो पण आणलं तर चुकीच वाटतं ते
कारण गणपती हा गणपतीच आहे त्यांना दुसऱ्या रूपात देऊन मग त्यांची संग त्यांचे एक प्रकारे. चुकीचं इंट्रेशन केल्या गत किंवा ट्रेड ट्रेडमुळं आप. ण सगळे केला म्हण होतेय असं वाटत नाही तुम्हाला.
ट्रेंड मुळच तेच तर की ट्रेंड मुळं लोकं वहावत चालल्यात. त्यांना फक्त असं आहे की. त्या गोष्टीबद्दल व फेस्टिवल बद्दल म्हणजे. तर पहिले.
पण त्या ट्रेंड मुळे पण मंडळा मंडळामध्ये इन ईर्शा होते म्हणजे माझा गणपती चांगला हेचा गणपती दुसऱ्या गणपती. पेक्षा असं वेळ हा मध्ये असे आता युद्ध. त्या गणपती उत्सव म्हनवायचं म्हणजे बनवायचं कारण काय वेगळं होतं आणि आपण काय करालोय.
तेच ना लोकमान्य टिळकांनी कोणत्या अ. इंटेनशन ने कुठल्या उद्देशाने त्यांनी तो चालू केलेला सन सार्वजनिक लोक. हिंदू धर्मातील लोक एकत्र यावे म्हणून पण आता हे असं. या वेगळ्या वळनाला आता ह्या स्थितीमध्ये किंवा आता ह्या काळामध्ये हे असं झालंय की. नाही की माझा गणपतीच चांगला माझा श्रेष्ठ माझा इतका उंच आमच्या इथे एवढ्या डॉलबीच. आणि हे आणि ते कॉम्पिटिशन. झालं जे की नाही झालं पाहिजे ऍक्च्युअल मध्ये तर. म्हणजे ही पण कल्पना म्हणजे ही आलेली ऍक्च्युली कल्पना पण की काहीतरी एक उपक्रम आलेला अ एक गाव एक गणपती आलेला. तुला ऐकून माहिती असेल.
हा हा हा पण ते कोण कुठे फॉलो करल.
फॉलो मला पण असं एवढंच. सहसा नाही माहिती की तो कुठे आता ते अ. दत प परफेक्ट फॉलो होतय वगैरे पण म्हणजे ट्राय केलं तरी. त्याच्यामध्ये थोडंफार दुमत होतच थोडंफार एक. इकड लोका लोकांमध्ये.
हा पण ते. इंटेन्शन काय असते प्रत्येकाने समजून घेतलं नंतर मध्ये काय म्हण
हा म्हणजे काय आहे की प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र म्हणजे जे इंटेन्शन आहेत. तेच पुढं कॅरी झालं पाहिजे आक क्चूली मध्ये आजच्या जनरेशनला खरं तर कळाल पाहिजे की आपण कुठल्या हे तुने साजरा करत होतो गोष्टी आणि आता आपण कुठल्या अ वळणावर. चाललो आहे की पुन्हा तेच ते सगळ द्वेष मत्सर राग कॉम्पिटिशन हे ते नाकी म्हणजे हेल्दी कॉम्प्युटीशन पण नाही आहे जस कि ह्या ठीक आहे आम्ही आता ब्लड कॅम्प ठेवलेला आहे आम्ही पण काहीतरी चांगलं हेल्थचं ठेवू. किंवा असं काहीतरी जनजागृती करणारं ठेवू नाही तर ना प्रत्येक. डॉल्बी की आम्ही इतका मोठा हे ते सगळं चालू आहे त्यांचं.
वृद्ध लोकांना त्रास होतो ह्याचा. वृद्ध लोकांना डॉल्बीमुळे त्रास होतो. किततरी लोक हार्ट अटॅकने मरतात.
हं तेच ना, तेच म्हणल. ठीक आहे चालेल. आप म्हणजे मला फक्त एवढं ऍट द एंड मला म्हणायचं आपल्या इकडे पण साजरा होतो ना, आपल बघण्यासारखं महाराष्ट्रामध्ये आहेत बघ ण्यासारखंचे आणि ते म महत्त्वाच म्हणजे एक खूप महत्वाचं महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मातला. आणि तो एन्जॉय केला पाहिजे. त्याच जे काही इंटेन्शन आहे, ते तेच राहिल पाहिजे. एवढंच म्हणण. तर तुला इन्फॉर्मेशन कळाली ना?
हा हा काळाली.
ठीके चालेल. ठीके मी ठेवते. ओके? थँक यू.
हा.
ठेवु ना?
हा हा.
ठीके.